हा बोला.
हा बोलास तस
हम्.
आता तुमचं कोल्हापूर बद्दल बोला थोडंफार काही.
अच्छा तुम्ही आलाय का कधी कोल्हापूरला
नाही ना कोल्हापूरच काहीच माहित नाही
तुम्हाला माहिती असेल कोल्हापूर बद्दल बोललं जातं
साडी माहिती को्हापूरची कोल्हापूरची च
ह
हम्म कोल्हापूरची चप्पल
हा कोल्हापूरची चप्पल आणि कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा.
सांम्रपल हा हा.
हे खूप प्रसिद्ध आहे.
अच्छा अच्छा तांबड रसा कसा बनत.
तांबड्या रसा म्हणजे इथे मटणाचेच प्रकार तांबड्या पांढरा्या रसा असतात ते
अच्छा अच्छा पांढऱ्या रसामध्ये आपले काजू वगैरे टाकतात का?
हा काजू आणि खोबऱ्याचं दूध घातलं जातं.
अच्छा. अच्छा हम्म हम्म हम्.
ी नाही बनवलं कधी पण छान लागतो आम्ही
बोणवल.
हा म्हणजे मला बनवायला येत नाही ते पांढरा रस्सा खायला मात्र येत.
अच्छा अच्छा.
म्हणजे बाहेर कुठे गेलं ना जेवायला कि तिथं असत ना जर आता न हे घेतले ना आपण मांसाहारी जेवण. कि तेेत दातामध्ये देतात तांबडा पांढरा रस्सा सोलकडी
हा हा हा सोनकडी कशाची असते.
सोलकडी आमसुलाची असते.
अच्छा आमस बकी ना
पण तांदळाच दूध तांदळा अ खोबऱ्याचं दूध घातलं जातं नारळाचं दूध म्हगतात ते आणि ती कस गरम दिवसा म्हणजे काय म्हणायचं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना आपल्या शरीराला थंड ठेवण्यासाठी ते पिलं जातं छान असत ते म्हणजे आरोग्याला खूप चांगलं असते.
मग आमसूल म्हटल्यावर मग ते
हा आणि ज्यादा सांबड पण नसते आणि शरीराला खूप चांगली असते ते पौष्टिक म्हणतात ना त्या पद्धतीचे असते.
अच्छा अच्छा ह ह.
ते दिली जाते जेवणामध्ये आमच्या इथे म्हणजे हॉटेलमध्ये जर. तुम्ही गेला ना जेवायला आणि तुम्ही घेतले ना मांसाहारी वगैरे मग तुम्ही मटन घ्या किंवा तुम्ही चिकन घ्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला जसं की एक सुक चिकण घट एक प्रत्येक हे भेटतं तांबडा रस्सा पांढरा रस् दा सोन
हम् हम् हम् हम्.
अ.. आणि चिकनचे दोन प्लेट भेटतात त्याच्यामध्ये. एक अ चिकन फ्राय असतं आणि एक सुकं चिकन असतं. आणि हे पाहिजेल तेवढं घे रस्सा.
रस्सा तो भरपूर असतो त्याच्यात.
हा रस्ता भरपूर तो वेगळाच असतो त्या वाटणी मध्ये
हम्म. तीन चार प्रकारचे त वेगळेच असतात ते.
हा.. आणि दुसरे एके महालक्ष्मीच मंदिर. हे आपलं पूर्ण भारत त प्रसिद्ध ए
अच्छा अच्छा. तुळजापूरला आलेली ए मी. म्हणजे देवी च दर्शन करायला, लग्नाच्या आधी ते पण. ह.. त्याच्यानं तर नाई मग.
ते साडेतीन विद्या पिठापैकी म्हणतात ते ह्या देवीचं मंदिर ए.
हो हो हो फेमस आहे ना ते सगळं तुळजाभवानी आमचं कुळदैवतच आहे तुळजापूर
महालक्ष्मीचं मंदिर, कोल्हापूरचं.
हम ह
कधी आला तर कोल्हा पुन्हा या बघायला खूप सुंदर आहे तुम्हाला इथे मोठी अशी बाजारपेठ भेटते चपलीची आणि चप्पल पण महाग असतात, दोन दोन तीन तीन हजाराच्या असतात. हा, कोल्हापुरी चप्पल असतात का? हा साड्या पण असतात आणि दुसरी एक प्रसिद्ध असं आहे की तिथं असते लवंगी मिरची, कोल्हापूरची लवंगी मिरची म्हणतात ना. ति पण खूप प्रसिद्ध आहे. हा इथं तिचा उत्पादन होतं ना.
हो येतं ना मार्केटला इकडे येतात ना मिरच्या त्या पण नाशिक मध्ये
लोंगी मिरची म्हणजे अशी छोटीशी दिस - दिसतात का ना? असते आणि असं असा खूप असा गडद हिरवा कलर असतो. अन् तिखटपण असते खूप ती. हम्म.
मणून तिला लवंगी मिरची म्हणतात ना कोल्हापूरची.
हा.
ह ह ह..
आणि तुमच्या इथे काय असं प्रसिद्ध आहे मग?
द्राक्ष हम् मिस
अच्छा.
हम्. वाईन मीस जास्त करून ग्रेप्स ऊस
अच्छा आणि बघण्यासाठी असं काय ए तर तुमच्या त्र्यब
त्र्यबक म हा. त्र्यंबकेश्वर पर वणीचा गडे सप्चसुंगीचा गड अस
हा सप्तशृंगीचा एक गड आहे तुमचा तो देवीचा. अच्छा.
ट्रेकिंग पॉइंट पण असतात.
अ ते आण ह ती कुठेतरी अ इगतपुरीला पण आहे ना काहीतरी बघण्यासारखं धबधबे वगरे असं काहीतरी खूप छान छान.
बाऊली, बाऊली डॅम.
अच्छा.
हम्म. डामपास करते.
अस मी ते याच्यामध्ये बघितलेलं, इन्स्टाग्रामच्या रीलमध
अच्छा इंस्टाग्राम. समक्ष बघायला या आता पावसाळ्यामधे.
हा ते खूप छान असतं म्हणे बघायला. खूप सुंदर असें ते निसग सौंदर्य दे माझे एक फ्रेंड राहतात तिकडे. अ तेव्हा झारखवलं जातील या घरी या घरी बघायला या आवडत का मला जमलंच नाई. त्यांच्या घराची वास्तूक शांती पण झालेली.
अ.. त्यांनी तिथे फ्लॅट घेतलाय आणि ते आहेत स प्रॉपर कोल्हापूरचे आणि त्यांनी तिकडे अ घर बांधले म्हणजे फ्लॅट घेतलाय. त्याची नोकरी वगरा तिकडेच आय. हा जॉब निमित आहेत आणि मला सारखे म्हणतात. आता तरी येणार कणी, आता तरी येणार कणी. ज मला म्हटलं जमतच हे येण जमतच नाही. मला म्हणतात इया इया म्हणतात की आपण सगळं फिरून दाखवतो मी तुम्हाला ये या म्हणतात. पण जमलंच नाही मला अजून यायला माझी मैत्रिण एकदा येऊन गेली तिकडे. हा तिथं नाशिक मध्ये ते स्वामी समर्थांचं काहीतरी आहे ना तिथं?
अच्छा!
त्या केंद्रामध्ये ती आलेली होती. एक आठवडाभर राहिलेली हा तिकडे.
खूप कुपेन देवस्थान पण भरपूर आहे.
हा देवस्थान खूप आहे तस शंगीचा वगैरे फिरून. अच्छा!
हो.
तेच म्हटलं ते एकदा बघायला यायला पाहिजे तिथं. नाशिकचं नाव खूप फेमस आहे ना? आणि तिथे एक रील पण मी बघितलेलीे एक एक बाई ते तेलामध्ये हात घालून वडे काढते ना? ते पण कोणतरी फेमस आहे वाटत तिथं खूप.
एक वड्यावाली ना, हा हा नाही मी पण अजून बघितलं नाही म्हणतायत. मी ते इंस्टाग्राम ला बघितलं.
हम तीचे रिलच बघितलेली मी.
हम्म!
तिला अ तिला भाजत कसं नाही काय माहित तिला हात घालून.
ते आता काय तिचं ते टेक्निक असं काही असेल प्रॅक्टिस झालेली असेल बहुतेक. आणि ते साहजिकच आहे ना, ते कसं आहे आपण जर त्याच्यामध्ये रोल फिरवलं ना! त फिरतो असं फिरतो आपलं ते टच नाही होत वाटत बहुतेक मला असं वाटत.
प्रयोग करून बघितला का तुम्ही.
हा म आता तो वडाला डायरेक्ट टाकल्याबरोबर लग फिरतो पण ना तो लगे पण ती अशी डायरेक्ट उचलते ना हात घालून.
हा ते असं सोडताना हा सोडताना नव्हे. ते असं हात घाल
हम्म!
नाहीये त ती जेव्हा अ वडे उलटे करते ना! तर ते पूर्ण हात घालूनच त्याला हे करते उल
ह ना! तेच ना आम्ही तेच चिकित पडल. म्हटलो नाही तर ते बहुती तिला सवय होऊन गेली असेल असं काही असे.
हा तिला सवयच होऊन गेली आहे. आणि तिला भाजत नाही हे. पण महत्त्वाच आहे. म्हणजे हे एक वैशिष्ट्यच आहे तुमच्या नाशिकच म्हण्याचं.
हम्म! काहीतरी कला असेल तिच्यात. तिने ट्राय केलेलं असतील त्या गोष्टी काही.
हां..
हम्म! असं म्हणतात ना, आता बघू आता बघितल्याशिवाय समजणार ना
हा.
हम्म! बाकी काय म्हणता अजून?
काही नाही मग, तुमच्यात त्र्यंबकेश्वरची यात्रा नसते का?
हो मग असते ना, त्यात तर श्रावण महिना चालू होईल ना.
हम्म!
तेव्हा असतं ते.
मग त्याच्याबद्दल सांगा ना मला कि त्याचं दर्शन घ्यायचं कसं टाळ
तूम्हाला एक सांगू का आम्ही देवदर्शनच करत नही म्हणजे, आम्ही म्हणजे बाणतच नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल सांगताच येणार नाही मला.
तुम्ही जात नही कधी मग तिकडे.
नही जात नाही, असं फक्त फिरायला म्हणून जातो पण आहे तिथे काय पिंड शंकराचं हे पिंड हे. असं येतात तिथे सगळेजणं शांती वगैरे करायला.
अच्छा!
हूं! बाकी म्हणजे एवढं नाही सांगता येणार, कारण की कसं आम्ही मानतच नाही ना त्या गोष्टी काही.
खरं न त्र्यबकेश्वरान त्रंबकेश्वराच जे मंदिर आहे ते पण खूप प्रसिद्ध आहे ना, जसं की हीकडच आपल्या. अ महाकालच येत तस ते महा कालेश्वरचं जे मंदिर आहे तसे त्रंबकेश्वराच पण खूप प्रसिद
हो तेच ना. आणि फिरण्यासारखं पण बीच, वीच व भरपूर आहे तिथ. आता पूर वगैरे पण येतो ना म तिथं पाऊस पडल्यावर.
तिकडे नदी आहे ना कोण
गोदावरी!
कोणती नदी येते तुमच्या तिथं?
गोदावरी!
अच्छा भरपूर पाणी येत असेल मग.
हो म आता आठ दिवस झाला पाऊस होतो त खूप पूर आला होता डयरेक्ट. पंचवटीला हो. ब्रिज वरून, हो आज येतो जातोय पाऊस. आत आठ दिवस झाले तेव्हा पडून गेला ना डायरेक्ट पुरंच आलेलं होतं नदीला.
अच्छा!
हूं फेमस हे गोदावरी नदी पंचवटीची.
हा गोदावरी न नदी प्रसिद्ध आहे खूप.
हूं गंगा घाट पण येतं ना त्याच्यात.
हा ती गंगा-
हो म ते हास्ती वगैरे टाकायला इकडेच येतात सगळे जण.
तुमच्या तिकडे?
हो आखिन म्हणजे सगळीकडचे येतात तिथे. हस्ती टाकायला.
मग ते प त्या गोदावरीच्या घाटावरच ते येतं का गंगा घाट?
हो गंगा त्याला जॉईंड आहे ना ती.
अच्छा, अच्छा.
हूं ती फेमस आहे ना सगळी